हॅलो!
आपण बारा मिनिट बोललो बा बारा मिनिट बोललो आपण. आणि माझ्यात किसे दाखवले माहितीे काय पाच मिनिट नुसता. पाच मिनिट वर थांबलेलं की अरे मरदा डोकं फिरवला एवढं बोलून बोलून काय होईना की रे. काय मरदा असं काय वालंय, काल पण तस झालत तेच की काय वालंय. काय कळना बाबा. तेच की. मरदा एवढं वेळ बोलाल आणि काउंटच करा न की रे! काय मग कसं चालणार रे आणि हेनि म्हणतात नीट असं कस काय चाललं हं.
डॅशबोर्ड मध्ये जाऊन बघतोस का डॅशबोर्ड मध्ये.
तिथं पण तेवढंच दाखवालं पाच मिनिटं दाखवाले नुसता. होय पाच मिनिट नुसत दाखवालय. हम ते काय सायन्सच काय म्हणालतास? चौदाशे रुपयेच काय श ह
ह तु म्हणाल तरच कोणी त्या हजार तोऱ्या काही कुपन नाही ते ह काय. मग पहिला चौदाशीेची खरेदी करायची. ते कूपन लावायचं आठशे रुपये ऑफ होत्यात, सहाशे रुपये राहत्यात. बरोबर आहे. मग ते साहशे रुपये मध्ये तुझं ते आहेत कोणी त्याच्यातलं आणि कमी होत्या तीनशे रुपये मी चौदा्याशे खरेदी तीनशे रुपयेला येत्या बघ हां. तसं कर तुला
तीनशे रुपयेला येतं मग भारी आहे की. हा अ मी कॉलेज मध्ये येतो का नाही. ह कॉलेजमध्ये येतो का नाही तेव्हा करूया रे! बारीक मग चौदाशी मागवतो मी.
हम्म.
लय भारी.
मी दिवाळीची खरेडी करायची म्हणाले आताच.
काय?.. दिवाळीची खरेदी. दिवाळीला पण असेल की, असं कायतर ऑफर.
कायतर लावल्या असं खरं मी दिवाळीला आताच करायचं म्हणालोय रे.
हं.. हं... पैशे आता जास्त झाल्यात काय?
पैशे जास्त झाली नाहीत रे.
हं...
म्हणजे जे, जे पाहिजे मी आता एक जीन्स पॅन्ट एक आणि टी शर्ट एक मागवलोय. मग लागलं तर अनेक फक्त एक पॅन्ट मागवणार लागलं तर बास बाकी काय मागवणार नाही माझ्याकडं सगळं होतंय रे टी शर्ट, बीशर्ट सगळं आहे ना.
मी तर, मी काय दिवाळीत, दिवाळीत काय खरेदी करत नाही बाबा आम्ही कधी, आमची छट पूजा असतंय नव्हं. मग तेजासाठी नुसता करतोय मी.
हूं...
तेवा साड्या आमसत फरी
तुमचं हयाला काहीतरी असतयं काय?
कश रात, हा आत्ता असतयं की श्रावण महिन्यात. हा महादेव वंशी
ह मला
आता हे हाय नव्हं श्रावण लागलंय नव कालपासनं तीस तारखेपासंन आमचं श्रावण लागलंय. मग त्यात असतंय ते सगळं. हो आता जाणार की दहा तारखेला, सोमवारी दुसऱ्या सोमवारी अस
तू फॅ फॅमिली सगं जातोस ना?
हुं.. फॅमिली सोबत.
मला सूरज म्हणला तो रुपेश तेन फॅमिली सगं जातोय.
हं.. हं..
होय आम्ही घरला जात नाही तर काय जातोय मग माझ्या सगं मला म्हणला.
तो मरणे कसा आहे म्हणजे, हा तो म्हणजे कसं आहे तेजी फॅमिली वेगळी जात्या तो एकटं जातो म्हणजे मित्रांसोबत असं. मी अगोदर जात होतो मग आ आता फॅमिली सोबत आता दोन गाडी, आम्ही चार जण आहे म्हटलो, आमची दोन गाडी हाय ना आणि आमी चार जण आहे फॅमिलीमध्ये मग गाडीनंच असं जातो. अगोदर कसं आहे व्हॅन तेन करावं पाहिजे लागत होतं आणि नाहीतर दुसऱ्यांच गाडी घेऊन जाया लागत होतं, आता दोन गाडी आहे म्हटल्यावर कशाला उगचच असं मग ये ना सुरजासोबत सुरजच असेल एक गाडीत. तेजाकडं कसं तीन गाडी आहेत नव त्यंचं. मग त्यांनी किती पाच जण आहेत, मग निवांत येत्यात त्यांनी रे दो दोन गाड्यावर त्यांचे मम्मी-पप्पा आणि भाऊ -भाभी जात्यात आणि तो एकटा असेल रे. मग यायचं त्याच्यासोबत आणि काय. हूं.. मी माझ्या गाडीवर कसं, हा तेच की दहा तारखेला हाय व्हय एक दिवस कॉलेजला सुट्टी घ्यायचं काय एवढं हे नाही. एक दिवस सुट्टी घ्यायचं कॉलेजला. सोमवारीच जायचं असतयं. दहा तारखेला... हूं..
नही नहीं दहा दहा वाजल्यानंतर यायलं तरी पण चालतय रे काय नइ इकड पण वाढाला
क आहेत एवढं एवढं लवकर येत नहीस तू तिथनं गेला तर! एवढं लवकर येत नाही तू तिथंन गेलास तर असं असते. अडेळ्या दिवसभर लागतेय आम्ही काय, कामावरनसं कामावरन सुट्टी घेऊन जातोय रे! मागच्या वेडी कसं सकाळीच गेलतो, आणि दुपारी आलतो मग झोपून कामावर गेलतो. अगोदर आम्ही कसं, अरे तिथं मज्जा एक दिवसासाठी काय जायचं अस ते मग मज्जा करून दिवसभर, फिरून फिरून, फिरून वीरून सगळं मग असं आरामात येतोय रे आम्ही असा विचारतोय. जाऊन लगेच यायचं काय मर्दा, काय मज्जा येईल मग? पाऊस पण असते ना तिथं, मग थांबून. काय हा लई मज्जा येत्या ब लाल मज्जा येते. एकदा जाऊन बघ लय मज्जा येते. हूं खरां म्हतलं तिथं इथं इथन जाता ना म आम्ही नसणार काय? इथनं जाताना फॅमिली सोबत जायचं ति थ जाऊन होय इथन इथं जाऊन नुसतं फॅमिली सोबत जाय यचे रे तिथं गेल्यावर कणी फॅमिली वेगळ, आपण वेगळं, फोन असते आपल्याकडं. जायचं असलं तर फोन लावायचं काय विषय नही भाऊ वे-वेळ जात मी वेगळ जातोय, हूं भाऊ वेगळं जातोय, मी वेगळं आ णि मम्मी पप्पा वेगंळ मग सका आम्ही मित्र असतोय, मी असतोय. ते माझे काका असत्यांत, आणि ते सूरज असतय मग अजून बर असतोय गेल्यावर आता कस आहे. अ तिथं दर्शन करायचं असल, तर दर्शन पण करू शकतोय खरां. दर्शन करायसाठी असेल नव्ह म लवकर जायां लागणार आपल्याला. चार ला नाही तर? अ चार च्या अगोदर, तीन चार ला जायचं कारण आम्ही आठ आठ ला नऊ ला गेलो आ तू सं सात ला पण सात ला पण गेल्यास की णी तुला एक तास लागेल दर्शन करायसाठी, एवढी मो टी लाईन असत्यां मर्दा आम्ही तू जर तू जर नऊ दहाला गेलास हा तर तुझा नंबर कवा-केव्हा येणार माहिती आहे काय? दहा ला जर गेलास, तर बारा एकला नंबर येणार तुझा दर्शनसाठी
एवढी मोठी लाईन अस
हो अवघडच आहे की.
तेच की नुसता जेवायसाठी जायचं. जेवण असत तिथ रे सकाळी लव कर जायचं काय, नां जेवण असतय नाश्ता असतय काय असतय मर्दा तू. खुऴा होशील बघून काय काय असतं तिथं खायला रस्त्या भर वाट
सगतगी तुमचीच, सगळी तुमचीच असतील ना.
तुमचे असत्यांत नही मारवडीचे असत्यांत अर्धी आणि आमी-आमची असत्यांत. जास्त करून मारवाडीच असत्यांत देव ते जेवण तर मारवाडी देत्यांत. हा आणि आमची कुठली कं काय आमदार लोक बहुतेक असतात जरा, आमदार लोक नसतात असतात रे.
मराठ्यांचा काय संबंधच नाही तिथं. ये मग फोन कर असेल पाऊस गेला असेल तुमच्या इथलं काय हाय?
हॅलो. हे ते विचारेल तारे येणारस नाही की नाही ते वही आहे नोट माझी तिज्याकडे. म्हणून
त्यांनी येऊन गेलं?
मग आता निघलास का नाही तू?
नाही नाही निघणार.
जायसाठी निघलास का नाही?
नाही बसलोय अजून. वाजले किती?
वेळ झाला की बाबा,.
टाईम झाला की.
टायमिंग बघितलाच नाही ना. निघालेली
पाऊस सपला काय?
टायमिंगकड लक्ष दिलं नही.
पाऊस संपला
काय भाजी काय? हा वाद तरी ना ना वाध
परत लावू काय कॉल? नऊ मिनटं झाल्या आहात. हॅलो
नऊ मिनट झाल्यात. दास मग कॉलेजमध्ये गेला मग कट झाला पाहिजे मग बदम आणि ते ये येणार ते
तेच म्हटलो रे. म्हणून आता कट करतो, आणि अजून एक करतो अजून एक. पाच सहा मिनिटाचं होईल.
तसं नव्ह ते आर्यनचं कॉल येणार, हरीशचचा कॉल येणार अभीचा कॉल येणार मग ते सारखं थांबाय पाहिजे मग.
मध्ये का ते पण आहेच.
आज आता कॉल कुठं आहेत, काय आहे हित आलंय प्रत्येकाचे कॉल येऊन जातील.
मग काय? मग कट करायचं रे मधनच, काय एवढं? आं
दहा मिनिटं झालो आणि मी कॉल कट करतो, आर्यनला याच्यावरून फोन लावतो.
नाही नाही काय करायचं माहिती अरे कसं आहे आता बॅक बॅकंड ला पण हे फोन चालू असते रे तू, दुसऱ्यांसोबत बोलत असलास का नाही. तरी पण फोन चालू ठेऊ शकतोयस रे, आता-आता कृषीचा फोन आलता, तेव्हा तसं झालं ना.
नाही चालू राहते रे, तझ हे का म्हणात यो पण झाला म्ह फोन लावतो आर्यनला, मं हर्षला फोन लावतो कुठे विचारतो. - आणि कुठं
हम्म हम्म हम्म बर बर.
हां.
दडांड झा दांडी करा
कट करू काय मग?
कटकर गिफ दोबायला लावून होतो म्हे
हम्म हम्म त्यांना लावून मला कॉल कर काय? मग परत लावतो मी हा बर.
हा हा-